हॅलो हा, हा आवाज येतो का?
हा येतोय.
हा हा हा तेच की, मं फिरायला वगैरे कुठे गेला होता का नाही.
फिरायला काही सापुतारा गेलो होतो मागे एकदा.
हा हा!
म बाकी काही विशेष नाही एवढं फिरायच काय आता.
काय हा हा. आयुष दोन मिनटं बाहेर. हा कुठ गेला होता म.
सापुतारा सापुतारा.
हा हा हा.
इकडे गुजरातकडे.
गुजरातकड त्या साईडचं काय माहित नाही आहे का पॉईंट चांगला.
हा एवढं काही खास नाही हे काय वन डे ट्रीप होती फक्त.
वन डे ट्रिप होती काय हा, हा, हा. चांगलय बघण्यासाठी काय आहे म्हणजे तिथं.
असं विशेष काही नहीे आहे.
हां! आपण इकडे गेलो होतो, दिवाळीमध्ये अष्टविनायक केेलं. आठ गणपती हा ते गाव हा काय म्हटला.
सर्वे बघितले आठ ठिकाण, असतील ना.
हो हो आठ ठिकाण बघितली ती आठ ठिकाण. मोरगावचा, पालीचा, सिद्धटेक. आणि इकडे कोणते कोणते आहेत की, आठ गणपती सगळे.
फ्रेंड सोबत कि असच गेल. अच्छा हं हं.
ते शिर्डी, शिर्डीचं मंदिर हो. आणखीन ते हेच हूं शनी शिंगणापूर पण छान आहे ते.
हा मी कीती तेव्हा लहान होते तेव्हा गेली होती शनी शिंगणापूर ला.
तिथून तुम्हाला जवळ असेल की काय नाही.
अं नही सांगता येणार बर का तेव्हा लहान होती, पण काही खूप असं काही लांब नही. ते पण नाही आम्हाला काही लांब जास्त.
कारण की शनी शिंगणापूर मला वाटते की मध्यन्तर असेल असं नाशिक आणि कोल्हापूरच्या मध्ये असेल.
हा पण अ नक्की नाही माहिती, कारण असं बरेच दिवस झाले ना जायला.
हा हा, हा हा हा हा हा हा.
आ शिर्डीला पण गेलो होतो आम्ही झाल असेल एखाद वर्ष.
हां हां हां.
बाकी असं जास्त काही नाही होत जाणा.
नाय जाणं नाही होत श मे मध्येच की. हम्म मे मध्ये पण आम्ही इकडं आमच्या इकडं आहे हे. हम्म आपलं गोकर्ण, मुरडेश्वर वगैरे त्या साईडला गेलो होतो.
ह..
हम्म, हम्म.
अ तिकडे गर्दी राहत असेल कोल्हापूर ला?
हा गर्दी भरपूर असते कस आहे कोल्हापूर हे पर्यटन ठिकाणच आहे हो. म्हणजे बघण्यासाठी हा.
दर्शनासाठी बस कायम अशी गर्दीच असते?
महालक्ष्मीच्या दर्शनसाठी खूप गर्दी असते अण दिवाळीस दिवाळी सुट्टी किंवा आपली सलग जर दोन, तीन दिवस सुट्टी आल्या ना तर भरपूर लाखाच्या पटीत भाविक असत ते रोजच आणि मार्केट पण आमचं
राहता तुम्ही मग?
एक दहा, पंधरा, दहा मिनटं, दहा मिनिटं, दहा दहा ते पंधरा मिनटं लागतात जवळच आहे हो हो हो. आणखीन मार्केट पण आहे ना आमचं तिथेच.
कसल?
आपलं हेच शॉपिंग मार्केट
हो हो हो तिथलं ते कोल्हापुरी चप्पल वगैरे
हा. मग लोक काय करतात इकड मला आत घे काय ते पन्हारगड
हा.
आणि शाऊ पॅलेस, ज्योतिबा किंवा नरसिंहवाडी हे कसे हा पॉइंट बघायला असे छान आहेत.
हम्म छान. नाही आम्ही नाही फिरलो एवढं नाही बघितलेलं काही. फक्त आपलं कसं ना नविनलग्न झाल्यावर दर्शन करायचं देवाच असं मग तेवढंच केलं असं. हा तेवढंच बाकी नाही काहीच बघितलेलं.
थांबला होता काय पुन्हा गेला परत.
अ. असं वाटत मला एक मुक्काम झाला होता वाटत.
हा झाला असेल कारण की ते तेवढा लांबून यायच नंतर
हा नाही असं अ बरेच होते ठिकान म्हणजे तूळजापुर असं दोन, चार ठिकाण होते त्यामुळे होत वाटत इथे एक मुक्काम.
हा हा हा हा.
तुमच्या किती झनी लग्नाला किती वर्ष झाले?
झाले की दहा, दहा वर्ष तर झाले दहा, पंधरा वर्ष.
अरे बाप रे सेमच आहे काय नाही आमचे दहा झाले. आमचे दहा झाले.
ह तेवढे झालेच. आणि काय मग? आणि काय काय कुठं? माहेर कोणतं तुमचं?
इथंच आहे जवळचय माहेर. चावंदवाड म्हणजे आमचा तालुका आहे ना चावंदवाड तिथंच. माहेर आणि काही पंधरा एक पंधरा वीस किलोमीटरच अंतर दोन गावांमध्ये. नाही. जास्त नाही. पण काही जा नाही येण नाही होत?
हो हो कधी जाताय?
आताच आता ही स्कूलला नाही जात म्हणून होतं रक्षाबंधनला एक -दोन दिवस जाण.
हा - हा - हा -हा.
दिवाळीला दोन -चार दिवस.
हा - हा - ह.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दोन चार दिवस बस.
जाणं होत असेल?
हम्म एवढंच.
हा - हा -हा - हां.
बाकी असेल काही कार्यक्रम तर मग आमचं कस न अस ज रिलेटिवज असे ना? गं? असं कार्यक्रम वगैरे म असं -असल तर भेटणं होतं तेवढं.
हा -हा -हां -हां.
कालच आता एक कार्यक्रमाला गेलो होतो.
हा -हा.
तिथं पण आलेले होते मम्मी - पप्पा.
हा तिथं भेटले असतील?
हो हो तिथं भेटले मग काही थोडा वेळ भेटले मग. ते कस? आईवडलांच्या घरी जाण्याचा आनंद मग काहीतरी वेगळाच असतो. हा हे? तेच ना तस थोडा वेळ भेटलं हा झालं. तेवढ्यात काही समाधान होतं पण मग आता काय?
हा -हा -ह भाऊ किती काय आहेत?
भाऊ ना दोने
हा -हा -हा म्हणजे सगळं सेमच आहे.
ओ - तेे सेमच आहे.
अ म ते काय करतात?
ते शेती करतात. दोघं पण.
हा -हा - हा चांगलाय मग शेतीत पण. तुमच्या तिकड काय बर पिकतंय तिकडं?
आमच्याकडे ना? कांदा एक नंबर म्हणजे सगळ्यात जास्त कांदा लागतो. हम् त्यानंतर आता मी कोबी लावलेली.
हा हां हां.
जे लावत नाही पहिल्यांदा लावलेलीय आणि बघू आता मार्केट सापडलं त चांगलंचय कोबी आणि ती अ आपली मिरची लावलेली आहे.
हा हा कोबीचं पण भरपूर पीक येतं ना?
हो पीक येत पण कमीत कमी तुम्हाला त्याच्यामध्ये ना सात, आठ रुपये किलोनी तरी भाव सापडायला पाहिजे ते मग, मग तुमचं पैसा वगैरे खर्च वगैरे होतो म
म्हणजे एक म्हणजे एक किलोवरती कोबी हे करता काय?
हो म्हणजे ते कसं असतो ना कोबीचा एक व्यापारी येतो घ्यायला.
हा हा हां.
आणि मग ते क्यलुअर ठरवत
ह
मग त्यांचे लोक येऊन ते कोबी काढून ते तेच काढतात आपल्याला काही नसतं कराच.
नसत हा ते स्वतः काढून घेऊन जातात.
ते स्वतः कडून घेऊन जाणार.
हा हा ह मग चांगला अग आपलं विकणाऱ्यांना फायदा आहे पण.
पण ते कस आहे ना की हो विकणाऱ्यांना फायदा असतो.
वीस रुपयाला, पंचवीस रुपये, तीस रुपये एक कोबी देतात.
हो आणि आता जरा भाव आहे म्हणून ते घेऊ शकतात दहा रुपये, पंधरा रुपये काही किलो पण जेव्हा बाहेर जमा आता जास्त जेव्हा पिक येईल विकायला मार्केट मध्ये तेव्हा तिथले पण बाजार कमी आणि ते आपल्याकडून पण नाही घेणार तेवढा भाव.
चालल हा हा ह.
मग अजून एवढं नाही आलंय मार्केट मध्ये म्हणून आहे त्याला बाजार.
हा हा.
पण मग जेव्हा जास्त येईल तेव्हा अजून काही दिवसांनी काही सांगता येत नाही त्याच.
हा हां हां.
बाकी मग आमच्याकडे हे लावतात घरासाठी भुईमूग.
भुईमूग मग आम इकडे पण असतो आमच्या इकडे पण. भुईमूग मग असच शेंगा किंवा ते भात हो..
हा भात नाही करत आमच्यात हा ऊस, तुमच्याकडे? मग ऊस तुमच्या म्हणजे पाणी जास्त वाटतं मग ऊस, भात होत
पा पाणी आहे की. ऊसा ऊसासाठी पाणीच लागतं ना त्याच्यामुळे आता आहे पाणी भरपूर.
पण ते तुमच्या आहेत का शेतीत?
शेती आहेत की आमच्या काकांची माहेरची शेती आहे की आमची.
हा हा ह ते भार आहे ना पण एकदा ऊस लावून दिला त्याच ते असं काम नसत ना.
होय काय नसतं आमची काकी जाते की आमची सुलती आहे ते जाते.
औषध वगैरे नाही ना लागत जास्त.
औष औषध लागत की त्याला ते काहीतरी फोवारणी करा लागते वाटते ऊसावर ती हम्म, हम्म खत वगैरे काय तर मारा लागते वाटतय.
ह
हम हम
मग आमच्याकडेच गहू, बाजरी
हा तुमच्याकड, बाजरी जास्त पीकते ना तिकडं.
हो पण आता एवढं कोणी करत नाही तिला.
हू हू हू.
म्हणजे करणारे लोकं खूप कमी झाले आता. कारण भाकरी म्हणून कोणी एवढं खात नाही आता.
खात नाही ना?
हा पहिले कस होत भा भाकरी जास्त बनवायचे. गहू म्हणजे खूप कमी खायचे.
हा हा. तुमच्याकडे तां तांदळाची भाकरी वगैरे म जास्त नसेल मग
नाही आम्हाला तो प्रकारच माहिती
हा हा हा.
म्हणजे अ आसं खाल्लेली ए.